हॅलो नमस्कार....
नमस्कार शुभ सकाळ
तुम्हाला पण शुभ सकाळ.
हा मी ठीक आहे तुम्ही
मी पण ठीक आहे. काय करत होता तुम्ही
काय नाही डेली रुटीन सकाळी टिफिन वगैरे झालं बसले होते आता. थोडस म्हटलं निवांत पाच मिनिटं रेस्ट कराव आणि मग पुढचे काम करावं. आज मी भेंडीची भाजी पोळी बनवली होती. अ- ह ऍक्च्युली मला ना उत उ संध्याकाळी भे छोले भटुरे बनवायचे आहे. मी इतक्या रेसिपी सर्च करत आहे पण मला काही असं थोडं हार्डच वाटत आहे. कठीण कठीण वाटत आहे, तुम्हाला येतेय का अ छोले भटुरे
ह हा मला येते सोपीये जास्त अवघड नाहीये ते लई सोपी रेसिपी ये ते फक्त ये असं ना की तुम्ही संध्याकाळी बनवायच ना छोले भटुरे मग तुम्हाला ना एक जस आता तुम्हाला- दुपारी बनवायचे तर तुम्हाला ना रात छोल्याला ना त्याला अ भिगून टाकायचं. अं त्याला काय भिजून टाकायचं हा हा भिजून टाकायचं भिज आणि आणि द दुपारी मग जस आता तुम्हाला रात्री बनवायचंय ना संध्याकाळी मग तुम्ही आ आताच त्याला भिजून टाका.
ओके चालेल मी भिजत टाकतील आता.
हा मग त्याच्यात नाही का तुमच्याकडे अगळ ते असं ना ते सुक्का आवळा असतं सुका आवळा
अ हा हा.....
सुका आवळा ना भिजून टाकला ना मग त्याच्या नंतर अग तुमला जास्त वाय करत अस ना ते अ जसं तुम्हाला लई खूप ॲसिडिटी होती हे खाऊन सोल छोले छोले खाऊन मग तुम्ही काय करायच त्याचं ना पाणी दोन दोन वेळा ना बदलायचं.
अच्छा हा हा बरोबर.
च जरा ज काम त्याला काय सांगतात त्याला काय बोलतात. ते हा हा मग ते निघून जात. थोडंसे आम्हाला का जास्त ॲसिडिटी नाही होत मग ते खाऊन अ हा मग भिजून टाकले ना चार चार तासाने पाच तासाने मग तेला ना तुम्ही अ कुकर मध्ये शिट्या लावायचं.
अच्छा किती शिट्ट्या घ्यायच्या?
त्याला ना तुम्ही पहिले सिट्टी घालायची पण तुम्ही कुकरमध्ये टाकले ना त्याला मग ते त्याच्यात थोडं जास्त पाणी टाकायचं की सारखं सारखं ते ऊगडायचं नाही. कुकर ला त्याच्यात तुम्ही ना थोडासा मीठ टाका. आणि सुका आवळा असतात ना तुकडे भेटतात बाजारातून ते मग हा ते टाक. ते टाकायचं त्याच्यात आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि मोठी मोठी अ इलायची असती ना मोठी
हा हा हा
काळी हा हा ह ती ती टाकायची त्याच्यात. मग त्याला सिटी लावून घ्यायचं. सिटी झाले ना एक एक साइड ना तुम्ही बनवायचे दोन तास पहिला ना तुम्ही पीठ मिळायचं. भठुऱ्यांचा भठुऱ्यांचा ना पीठ मळायचं जस
नेमकं त्याच्यात काय काय टाकायचं त्या पिठामध्ये?
ते पीठ ना तुम्ही मैदा्याच घ्यायचं मैदा असत ना. त्याच्यात तुम्ही तुम्ही द दही पण टाक कू शकता. या तुम्ही जे सोडा भेटता ना बाजारात बॉटल असते सोड्याची
अच्छा हा. तो आपला स्प्र्रीट वगैरे असा सोडा भेटतो तो?
हां सोडा सोडा लिक्विड लिक्विड सोडा जे फुल वॉटर वाला सोडा नाही असंत बॉटल मध्ये असतो तो हा त्या च्यानी मिळायच तो पीठ.
बरोबर.
पाणी बिलकुलच नाही घ्यायचं तुम्ही पाणी पाणी हां. तुम्ही दही घेऊ शकता या तुम्ही ते सोडा घेऊ शकता. त्याच्या त्याच्यानीच तो पीठ न मळायच त्याच्या थोडा सा ववा टाकायच आणि ती कस्तुरी मेथी असे ना कस्तुरी मेथी ती टाकायची आणि हलका मीठ टा कायच जास्त मीठ नाही टाकायच मग ते जास्त मीठ झालं ना तो मग पीठ ना पातळ पातळ होई जाईल जस जचा टाईम जाई ना मग तो पातळ पातळ होई जाईल. त तो पीठ मग हलका थोडासा आहे ना, त्याच्यात मी मीठ टाकायचं. मग त्याला ना साईड. त्याच्यावर ना का कोणतरी रुमाल, या तुमच्याकडे काही कपडा असेल ना? त्याला वल्ला करून हलका जास्त वल्ला नाही करायच.
हा, हा, हां.
त्याला साईडला कराय, दोन तास त्याला हातच नाही लावायच त्या पिठाला.
अच्छा, ते साईडला ठेवून द्यायचं म, जास्त अ चला, असं मळायचं नाही जास्त.
नाही, तुम्ही स, जसं आपण पीठ मिळत ना आपलं गव्हाचं, तसंच मिळायचं त्याला पर फक्त त्याला. साईडला ठेवून टाकायचं, मग दोन तास जर तुम्हाला बलायचं तर भटुरे बनवायचेत. मग तेव्हा त्याला घ्यायचं आपल्याकडे आणि त्याला खूप मुक्क्या मारायची अं, आणि म, खूप त्याला मळायचं तकी ते ल एकदम सॉफ्ट वाला पायजे तो पीट त्याला छोले झाले शिटे झाल्या झाली जस पाच सहा सात तुम्ही क्वांटिटीची वबर असता ना की किती सिटी लावायची क्वांटिटी. एक ब, तुम्ही कुकर बघा, पाच सहा सिटी लावून, त्याच्यानंतर बंद करून एक त्याला पहा की छोले झाले का नाही झाले अगर झाले असेल तर तर मग त्याला सोडून टाका, मग त्याचे जेला फोडणी द्यायसाठी ना सगळं मसाला वाटायचं त्यात आम्ही टाकतो अ आम्ही ना पिसून आम्ही ना पिस आम्ही ना मिक्सरमध्ये नाही करत आ मी ना त्याला चॉप करतो. चॉपरमध्ये न कांदे कांदे आलं लसन हारी मिर्ची हे सगळं मी ना, चॉप करतो, हिरवी मिरची सगळं मी चॉप करतो. मग कडाई, कढाईत ना त्याला तेल टाका. आणि खडे मसाले असतात ना सगळे अखे हां हा नाही प तेलात ना तुम्ही खडे मसाले टाका ल आणि थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, मग त्याचं नाही जास्तच ते हा थोडे थोडे मसाले टाकायचे मग त्याच्यात मग ते कांदे टा टाका, टमाटर, कांदे थोडेसे लाल झाले करत त्याच्यात तर टमाटर टाका आलं टाका, लसण टाका आणि हिरवी मिरची टाका त्याला सगळं जास्त ते झालं ना. सोटे झालं, मग त्याच्यात तुम्ही हळद मिरची नमक क्यंकि म मीही नमक थोडा जास्त नाही टाकायचा छोले तर, जेव्हा मी छोळे उकळतो ना. त्याचा जास्त नाही टाकायचं, मग त्याचे काय होते, ती त्याचे ना छोल्यांचं सगळं साल्ट निघून जातं
अच्छा हम्म हम्म
तू मसालातच टाकायचा सगळं मीठ हळद, मिरची हे तुमच्या छोले मसाला असेल तर तुम्ही छोले मसाला टाका, नाही असेल तर आप मी काय करते आप, गोडा मसाला असता ना, मे म ते मसाला खूप खूपच आवडं तो गोडा मसाला.
गोडा मसाला कोणत्या कंपनीचा वापरता तुम्ही?
अंबारी अंबारी.
अंबारी गोडा मसाला, हा अंबारी खूप फेमस आहे सध्या.
हं मला तो खूपच आवडतं. मी तेना एक चमच त्याचा टाकते मलाला खूप आवडत तो मसाला, ते टाकून ना मग आणि छोले टाकून घ्या. तिला मग साईडला ठेवा, तिला जसं अ थोडं थोडं पाणी जरा सुकन त मग साईडला ठेवा, मग ऐक साईडला तुम्ही तेल गरम ठेवा. तेल झालं गरम, मग तुम्ही ते पीठ घ्या आता आणि दोन तास झाले असलना पाहिजे, तो पीठ घ्या मग त्याला खूप मळा तीला आन सॉफ्ट करून घ्या सगळं त्या पीठला. त्याला अगं तुम्ही असे पटकून पण शकता ताटात, मग तो स तेला खूप सॉफ्ट होईन तो. फेत त्याला तं मी तितं ना मं बेलून घ्या.
हा हा लाटून घ्यायचं ना ते? हा असं गोल अंडा अंडाकृती लाटायची की, आपल्या पोळीसार लाटायचे म्हणजे ते व्हिडिओमधे, व्हिडिओमधे अंडाकृती दाखवतात ना?
अं तुम्हाला जसं आवडतं, तुम्ही गोल पण करू शकता, तुम्ही अंडा आकार पण करू शकता. ते तुमच्यावर तुम्हाला कस आवडतं. मग त्याला तुम्ही, थोडासा ना हात तावर असं मग करायचं
हम्म हम्म हातानी प्रेस करून, हा थोडसं स्प्रेड करायचं.
स्प्रेड पण करायचं, हा वाणी तेला ना तेलात तर पूर्ण तेल गरम होयला पाहिजे. थंड असेल ना, तर खराब होईन जायल त बठुडा.
अच्छा अगदी गरम तेलात करायचं, मीडियम तेलात नाही करायचं.
मिडयम नाही, मिडीयम नाही.
पहिले तेल अख्खं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस थोडा कमी केला तर चालेल ना? म्हणजे पहिले ते कडक गरम करून घेईल मी आणि मग गॅस
कमी कराना हा हां हां चालेल चालेल, पहिले तर एक बोटूरा पहिलं तर एक बटुरा नेहमीच माझाना खराब जातो, हे माझं पहिल्यावाला माझं जातच जातं, मग त्याच्यानंतर सगळे हा ज माझं तर हा मे नेमकीचाच ये की, माझा पहिला बटूरा ना खराबच जाणार. त्याच्यानंतर माझे सगळे फुल मोठे मोठे ना असे, उकळते मोठे मोठे फुलता ते बठुरे माझा एक पहिला तर खराबच जाणार. मंग लई छान लागतायत, जर बनलं ना तुम्ही बनून बघा.
खाल्लेलं कधी पण हेल्ली ना? म्हणजे बाहेर आपण खातो, मुलांना बाहेरच आवडत. पण ते तेल कसं असतं, आणि छोले कधी ची भिजलेलेले असतात काही आयडिया नही. कसे मसाले, कांदे पण ते किती किती वेळ कापून ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवतात हा त्याच्यामुळे मला असं वाटलं की, चल आपण ना घरीच बनवून बघू. कशी होते, पण म्हणजे बघितलेला व्हिडिओ. आणि असं कोणी घ घरी स्वतः एक्सपिरियन्स करून बनवून सांगितलेलं खूप फरक पडतो हम्म अ व्हिडिओ मध्ये काय ते टेस्टिंग होण्यासाठी ते काही काही टाकतात. काही काहीस हा काही काही
अस काहीतरी टाकाया पाहिजे त्याच्यात तर मग त्याचा ना सगळ जे त्याच स्वतःचा जो टेस्ट असतो छोल्यांचा
हा हा तो मूळ टेस्ट लागतच नाही आणि मग ते काय वेगळंच काहीतरी लागतं मग ते पडून राहतं. कोणीच खात नाही.
हम्म तुम्ही असं ब करून बघा तुम्हाला लई छान वाटणार.
आपली मेहनत पण वाया जाते वेळ पण वाया जात ते आणि सामान पण म्हणून म्हटलं काय
त्याच्यासंग मी चटणी पण बनवते मी अ याची तर लोण लोणच नाही त्याला हिरवी चटणी पण आणि इमलीची चटणी नसती चिंचाची ती पण मी चटणी बनवते त्याच्यात त्याच्यास़ंग ना चिंचची चटणी बनवली ना गुळ टाकून गुळ टाकून त्याच्यात तुम्ही ना मोठे मोठे कांदे कापा मोठे मोठे अ हे खीर अ काकडी कापा कांदा काकडी आणि हिरवी मिर
आणि त्याला ते मीठ वगैरे लावलेले असते ना मीठ तिखट असं करून ते ते देतात ते मसाल्यासारखं सोबत देतात. हम्म छान लागतं ते पण हम्म
करून पहा आज
हा बर नक्की करेल अ मी अ काय धन्यवाद मला सांगितल्याबद्दल
तुम्हा तुमचं पण धन ठीक आहे ठीक ओके.